हॅलो! हॅलो!
हॅलो हा
हॅलो!
हॅलो आवाज येतोय का?
आवाज येतोय का नाही?
हा
येतोय की मगापासन कुठे येत नव्हता? काय करायला हे?
काय नाय आ आता शेतातन अलावात आ?
शेतात काय केल्याचे शेतात काय केल्याशी?
शेतात काय रानबीन काढला हो ना. तरव्यामध्ये रान झालंय अजून तर वाका वाढूच नाय. तरवाला वायचा घरा आणि आठ दिवस जातील अजून काय.
मोठ्या झाल्या नाहीत रोप.
नाही अजून ये जातीला जातीला आठ दिवस अजून.
चहा पिल्याची का नाही मग.
आठ दिवसानंतर मग चाय पाणी झालं स
चहा पिल्या शिगा
हो हो चहा प्यायलो.
हम्म आणि कुठे गेली सगळी.
आणि सगळे आहेत का जेवणाच्या तयारीत आहेत. जेवण बनवतात.
हम्म काय बनवणार आहेत आज.
हा. काय आज हाये भाकरी भाजी. दाळ भात. आज सोमवार नाही नाही सोमवार आज आहे ना. सोमवार असल्यामुळे चिक्कन बिकन. हा सोमवारचं काय खात नाही आम्ही.
हम्म आम्हाला सगळ वार चालतात बघा कुठले पण वार देवा.
नाही नाही आम्ही लोक सोमवारच नाही काई खात.
दिदी गेली ये.
दीदी गेली दोन दिवस झाले जाऊन.
हा.
पाऊस हा पाऊस त्या दिवशी जास्त होता त्या दिवशी गेले.
हा.
हम्म पाऊस भरपूर आहे इकडं.
आज ऊन पडलेलं इकडं.
नाही नाही इकड आज पण पाऊस आहे एकदम शेती बिती भरलेली आहे सगळ्या.
एवढा पाऊस आहे.
हो मग दिवस भर आहे.
हम्म हम्म हम्म.
हम्म.
म पिंकीतिन कामाला गेली का नाही.
हा पिंकी दी मुंबईत नाही पाऊस आहे इकडे बदला अंबरनाथ पासून इकडे पाऊस आहे.
हम्म हम्म.
हम्म त्या साईडला नाही त्या साईडला ऊन पडलं होत. भाव्या भी सुनीतीन आज नाहीत आली. काल आले होते हम्म काल काल काल आले होते काल.
हा हा.
हम्म.
का काल केलं नाही काय केल्यानी मग काल.
काल येऊन काय कोंडेश्वरला जाणार होते मग इथ जर थांबले इथं टाईम झाला मग शेतात जरा नेलं रानबीन काढायला.
राह उठलं व्हय शेतात.
हा शेतातलं रानबिन काढलं त्यानंतर मग टाइम झाला त्याना जायला म मग गेले परत तसंच घरी.
मग काल पार्टी नव्हती.
काल पार्टी नव्हती परवा दिवशी शनिवार शनिवारी पार्टी होती शनिवारीची गेली रविवारी
हम्म
रविवारी लाइटच गेली आच्या इथली खांबा लाइटचा खांबा ं्परवाल्यान. ठोकल्या जरा.
मांजार होता.
हा आमदार होता पण आमच्या आपल्याला येलू इन्व्हर्टर आहे ना त्याच्यामुळें आम्हाला काय त्रास होत. हच
हा हा
हम्म म काल गेलेली ती लाईट आत्ता आली.
माज पार्टीने आहे.
नाही त्यांना सांगितलंय की पाल्टी बिल्टी घेऊ नका म्हणून लाईट नाही आहे म्हणून
हम्म हम् तेच नाही तर पावसामध्ये असते की
ह पावसात असतात कारण अगोदर सांगून ठेवावं लागतं की लाईट बीट गेली तर पार्टी आली तर त्या लाईट कुठून देणार आपण
हा
ते पैसे भरून येणार म्हणजे त्यांना सगळं पाहिजे असते ना हम्म त्याच्यामुळे होती बुकिंग बुकिंग होती पण कॅन्सल केली त्या लोकांनी
कसे क? हा हा आणि ोटू काय करायला
छोटू अभ्यास करतोय. बबलीला घेऊन आला आता आता ह. हा अर्ता काय तेरावी करतोय अडता आणि बबलीला. बबनी कामावर गेली होती तो जाऊन घेऊन आला आताच मग परत येऊन अभ्यासाला बसला. पब्लिक आहे मम्मीची हेल्प करते जरा.
हम्म आज काय करायलाय दोघे जणी.
दोघी आणि त्याच जेवणात बी जी आहे दोघी पण
हम्म हम्म हम्
हम्
त्या पोळ्या कराल्यात.
होया ना आज सादा एक दि रड बात.
हम्म
हम्म डाळ, भात, भाजी, सागरी
आणि बदलापूरला आतमध्ये गेलेलेच काी नाही तिकडं
बदलापूरला आतमध्येध्ये म्हणजे काल गेलो होतो.
हम
तिथे आमच्या रूमवररती ती टाकी पाण्याची बसवायची होती ना
भाडोत्रीे आहेत का गेल्यात.
बाडोत्री आली नवीन दुसरी एक बाडोत्री आली.
भेटली आहे.
भेटली भेटली भेटली त्यानी डिपॉजिट पण दिलं मग काल पाण्याची बसवून दिली पाणी येत नव्हतं ना थोडं येत होतं आता येतय पाणी खरं आता हा आली आणि तिथं टाकी पण लावून दिली त्याना आता पाणी बिणी येत आहे भरपूर ह आता ती हाय जरा वईस वस् कर बाई आहे जरा पासष्ट वर्ष झालेली आणि आ आणि मुलगाच फक्त राहतोय आणि आई आणि मुलगा फक्त राहतात.
दोघच राहतात.
हो हो दोघ र असतात.
हम्.
हम्म ती पण कशा वेळेवर कुठल्या ददीन फोन आ. अजून नाही केला आता करेल तिथ टाइमिंग झाला. पचा.
हम्म किं आम्हाला काही फोन करत नाही काय नाही.
नाही ते आम्हाला तरी कुठे एकच फोन अस. हा एकच फोन असतो र संध्याकाळचा तेवढा बाकी काय फोन बिन नसतो त्याचा. आणि आता कॉलेज चालू झालं त्यामुळे काय आता बिझी ह.
आज बाबूचा फोन येतोय वाटताय पिंकीला.
हा आज येईल सोमवार आहे ना हा सोमवार आहे ना. पिंकीला येणार आज फोन दर सोमवारी. हा दर सोमवारी हम्म.
हम्.
हम्म.
आणि हे काय म्हंटलं तर गावाकडनं काय फोन.
गावाकडनं काय फोन नाही आहे. आपल्यालाच आम्हालाच गणपतीला जायचं आहे. आठ दिवस अगोदर हो आठ दिवस अगोदर.
हम्म हम् पण काय फोन केला नाही त्या लोकांने.
नाही चालू आहे फोनण आता आम्ही जेतो म्हणून सांगितलं म्हणजे काय? ते बिजयच्या भानगडीत नाही येत.
नाहीतर घर बांधून झालं नाहीतर काय असं.
ते पाठे मग सांगितलेल्या नाही कीूजा करायची आहे तुम्ही जेव्हा? तुम्ही आल्यानंतर पण पूजा करूया असं तसं चालू आहे. म्हणून बांधून झालंय आता पूर्ण झाल्याय वरत. काल विचारलं म्हण आज. झालंय बऱ्यापैकी अजून थोडंफार काम चालू आहे. ज स बोलली हम.
परव.
हो.
पोर काय एक पोर जाते कॉलेज करून आपली डॉक्टरच्या हाताखाली जाते. ते संध्याकाळचे काम करायला.
आणि ती आता अकरावी. आणि- दुसरी आहे ती गे अ आठवी काय सातवी का आठवीला आहे. ती आपली शाळा आणि ती? असती आणि बारकती काय तिसरीला आहे काय दुसरीला आहे वाटतं.
हम्म हम्.
हम् चालू आहे त्यांच्या बिरोोपा बपा झाल्यात सगळ्या?
हम्म.
हम्म.
म डॉक्टरन काय सांगीतलं तुम्हाला?
डॉक्टरनं सांगितलं आम्हाला थोडं थोडं काम करा आता. थोडं कर. हम् थोडं काम करायचं तेवढं पहिल्यासारखं नाही करायचं की लगातार कामच करत राहा आणि- गोळ्या बिळ्या टायमात खायच्या व्यायाम करायच चलायचं सकाळचं एक तास-
जेवण काय काय खायला सांगलं.
जेवण खायला सांगितलं सगळं नॉनव्हेज महिन्यातून एक वेळा बाकी जास्त काय खायचं नाय.
खायच व्हय.
तेलकट तेलकट हा जास्ती शिजऊन खायचं आणि महिन्यातन एकदाच खायचं अस.
हां.
हम् आणि काय तेल तेलकट नाही खायचं जास्ती काय बाहेरचा पदार्थ हा बाहेरचे पदार्थ नाय आणून खायचं काय वाटलं तर घरातूनच बनवून खायाचं.
हुं, हुं, हुं.
मिसळ आणि काय मीठ बीठ कमी करा आसं आणि तेल बी चांगलं ब्रॅ हा गेलो होतो त्या दिवशी वास्तूकीला पूजा बीजा चांगली झाली. हां हां गेेलो होतो. आम्ही शेवटला गेलो होतो लास्टला. जेवण होत जेवण ते हेची भाजी होती कुठली काबूली चना
हा हा.
ती, ती भाजी, भात आणि गोड कायतरी रसगुल्ला काहीतरी दिल्यानी
मग लोक लई होती काय?
लोक होती तर त्यांचे पाहणे मंडळी भरपूर आहेत.
हा.
सगळे ते डोंबोवलीवरून आले होते त्यानंतर म इकडं आले दुसऱ्या दिवशी
हम्.
इथं इकडे येऊन म कोंडेश्वरला गेले त्यानंतर धनगर धबधब्यावरती गेले.
मग परत आले परत इथं येऊन काय खेकडी बिकडी पकडल्यानी
हुं.
खिकडी पकडून परत घेऊन गावाला गेलेत दुसऱ्या दिवशी करून खाल्यानंतर म्हणता खेकडी मस्तच झाली होती.
चांगली होती म्हणे?
हम् चांगली म्हणतात की
म आता पाऊस पडला आता बोलवायचं की यवा धरून घेऊन जावा.
शनिवारी येणार होते खेकडी पकडण्यासाठी म आणि काय त्यांचं प्लॅन आणि काय कॅन्सल झालं त्यांचा प्लॅन म आले नाही की या म्हणून सांगितलं शनिवारी संध्याकाळी आले आसते तर म खेकडी भेटतात
हो चांग चांगले होतं काय?
आणि आता सगळी काळीवालीच आहेत खेकडी ती आह सफेदवाली कमी आहेत काळीवाली जास्त आहेत.
त्या अभिजीतला पण पकडून द्या की
हा अरे म पप्पा लेट आले आणि आल्यानंतर काय प पकडायला गेलेच नाही शेतात.
हम्
त्यामुळ ते राहूनच गेल.
तिला तिला लई खायासारखी झाल्यात ओ तिला द्यायला पाहिजे होती.
तिला ती वरण खातीया ती चिकन, बिकन खेकडी, खेकडी, मच्छी, चिकन
हां
हम्म.
मग तुम्हाला चिकन खायला सांगले का नाही?
तीच ना ए महिन्यातून एकदाच की.
चिकन हा का मटन?
नाही नॉनव्हेज कुठल्या बी महिन्यातून एकदा खाणे.
हा हा वट महिन्यात न एकदा नॉनव्हेज काय पण खावा.
हा हा कुठलं पण खा पण महिन्यात न एकदाच खायचं तब्येत बरोबर झाली म्हणजे हे नाही की दररोज चालू करणार तुम्ही असं.
हा तेच की.
हा तेच हम् हम्म आणि तीन महिन्यानंतर आणि तीन महिन्या नंतर येऊन भेटा. मग काय कुठल्या गोळ्या चालू करायचे आहेत बंद करायचे आहेत ते सांगणार अस म्हणत होते. हम्म. हम्म
मधे भेंड्या लावलेल्या उगवल्या?
भेंड्या लावून झाल्याती मोठ्या आता काय मला येतील खर जरा ऊन पडल्यानंतर फुलं बिलकूल नाही भेंड्यांचीच झाड झाडं मोठी झालेली आहेत. अजून भेंड्या खायच्या लायकीच्या नाही.
झाडं मोठी झाल्यात व्हय. मला वाटलं भेंड्याला हम्म अजून लागल्या नाहीत व्हय?